हॅलो. हॅलो. हा म्हटलं ताई मला ते कामगार योजनेचा फॉर्म भरायचा होता हो.
अ. भरूना म. भेटेल ना ते मग.
ह कस काय त्याची प्रोसेस काय- काय करावं लागेल.
त्याची प्रोसेस अस हाय आधार कार्ड तुमच आधार कार्ड आणि एक पासपोर्ट फोटो लागेल. आणि तुम्हाला मुलगी किंवा मुलगा असेल ना तर मग. त्यांचं पण आधार कार्ड वारीस लावण्यासाठी.
हो का.
का आम्ही सही शिक्का कामगाराचा सही शिक्का घ्यावा लागतो. त्यानंतर मग सही शिक्का. घेतल्यानंतर ऑनलाईन होत. तुम्हाला ओटीपी येईल ते ऑनलाईन झालं की तारीख नि. तुम्हाला आता कस बरेच तारखा फूल झाले आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत फुल झालेले आहेत. मग पुढे स ऑक्टोबरच्या पुढेच निघेल तारीख. तर ते तारीख निघेल त्या तारखेला. तुम्हाला कळवण किंवा देवळा किंवा चांदवड इथं ना तुम्हाला सही शिक्के. म्हणजे अ. थंब देण्यासाठी जावं लागणाराय.
हम हम् हम्.
थंब देऊन आले की नव्वद दिवसांनी तुम्हाला मेसेज. पडतो. कि तुमचा बांधकाम कामगाराचा फॉर्म. सक्सेसफुल झालाय बो अस अप्रूव.
नव्वद दिवसानंतर मेसेज पडतो का?
हो नव्वद दिवसानंतर.
हो हो हो.
मग तो मेसेज पडला का. परत मग तुम्ही मला कॉल. करून घ्या. एक मेसेज पडला की म कार्ड बनवून दिईन मी त्यानंतर मग अपॉइमेंट परत. त्यात एक साईट असते. त्या साईट वर तीन अपॉइंटमेंट काढावं लागते आपल्याला. तेव्हा मग ते कार्ड रजिस्ट्रेशन होतं आणि मग भांडे वगैरे. पेटी हे किट आहेत ना हे किट मिळता. कीट पण खूप. छान येत. भांडे पण तीस. भांडी आहेत. आणि पेटी की. ते बॅग आहे दो दोन अस कोटी ये अ पेटी आहे. त्यानंतर. मात. मध्ये दोन बेडशीट आहेत. दोन रघ आहे त. चादरी. त्या नंतर मच्छर दाणी आहे. स्टीलचा डब्बा आहे. चारताली आपण कसं अस कोणी हॉस्पिटल मध्ये वगैरे असं ऍडमिट वगैरे झालं तर आपलं तेव्हा टेन्शन होऊन जात. .
हा हो हो हो बरोबर.
त्यानंतर मग बॉटल आहेत पाण्याच्या. आणि एक छोटा अँक्वा आहे स्टीलचा.
बापरे! चांगलंच आहे ना. ओ मग तर.
खूप छान पद्धतीने वस्तू. म्हणजे एकदम भारी वस्तू आहेत ब.
हं हं.
हम्म.
आणि त्याला काही पैसे वगैरे भरावे लागतात का?
अ ये आता जेव्हा आपण बांधकाम काम कामगाराचा फॉर्म भरतो ना त्याला फी ये. पाचशे रुपये फी घेतात आणि त्यानंतर कार्ड वगैरे झालं का मग, आपण जेव्हा अपॉइंमेंट काढतो ना, अपॉइंमेंट काढाय ते आता, भांड्यांची एक अपोर्मेंट निघते त्याला दोनशे रुपये फी ये आणि त्यानंतर अ.... आपन कोटींची किंवा पेटींची स्किट अ असतं ना, त्या दोन प्रकारच्या अपोयमेंट तास, त्त्यांना पन
हम्म.
दोघं मिळून दोन अपॉइंमेट राहतात त्यांचे तीनचे. असं फी असते ती. हं. परत वगैरे आपन तिथं थंब द्यायल जाव लागत. अपॉइंटमेंट काढल्यानंतर तारीखे अस तारखेला थंब द्यायला जावं लागतं आपल्याला आणि ते थंब देऊन आले का म त्यांचा आपल्याला कॉल येतो की तुमचे भांडे आलेत. तुमच्या पतीचं हे अ कीट आलंय बुवा. तुम्ही येऊन घिऊन जा हे असं म आपण जावून घिऊन यायच.
हं हं, चांगलंय हो मग हे तर.
हो चांगलंय, खूप छानये.
हो का? आनि तुम्ही ते बचत गटांचं पन करता न ओ ताई?
हो. ते पण करते ना मी.
हं. म आम्हाला बचतगट तयार करायचा आहे म--अ पाच-सहा महिला जमल्या आहेत म, पाच-सहा महिलांचा होतो का गट म?
नाही. पाच-सहा महिलांचा नाही शक्यतोर अ नऊ किंवा दहा महिला लागतात. पन फिकस् दहा महिला असल्याच पाहिजे.
हो. हो खूप फायदेत ना. गरीब महिलांना चांगलंये. आपन आता कस बचत गट म्हणजे, आपन एक समूह स्थापन करतो. ते स्तमूह स्थापन केल्यानंतर दहा महिला एकत्र येतात. त महिला आता आपण, आपल्या गरिबी परिस्थितीमुळे आपण महिन्याला पंचवीस किंवा शंभर असं मागे टाकू शकत नाई.
हं बरोबरये बरोबर हं हं हं
पण समूहामध्ये आलो तर दहा महिला एकत्र येतात. दहा महिलांचे एक म्हणजे श महिन्याचे महिलाचे शंभर रुपये, म्हणजे दहा महिलांचे आपण हजार रुपये जमा करू शकतो. ते झाल्यानंतर दुसऱ्या महिन्याला परत अजून शंभर श म्हणजे अशी तारख अ एक तारखेला ज आपण स्थापना केली तर प्रत्येक एक तारखेला दहा महिला शंभर शंभर जमा करून पहिल्या असं, पहिल्या महिन्याला एक हजार होता, दुसऱ्या महिन्याला दोन हजार होता. आणि गरीब महिला कसं असतात, की बुवा आता अचानक त्यांना जर पैशांची गरज राहिली त कोणीच असं कोणाला पैशे देत नाही. मग कसं आपण समूहामध्ये राहिलो ना, तर आपल्याला आडी अडचण आली किंवा उदाहरण सांगते, आपण दोघ समूहामध्येहेत, आपल्याला पैशांची गरज राहिली आपन, तुम्ही मला सांगू शकता, की ताई मला पैशांची गरज आहे, किंवा मी तुम्हाला सांगू शकता, ताई मला एक हजार लागतय, किंवा मला दोन हजार लागतय, मला अर्जंट करून द्या. तर म आप पण जर समूहामध्ये राहिलो ना तर मग आपल्याला इकडे तिकडे पैशे बघायची गरज राहत नाय. आपण लगे हक्क पण आपल्या अध्यक्ष किंवा सचिवताईंना सांगतो कि ताई आम्हाला मला पैशे लागताय मला असं करून द्या मग त्या अध्यक्ष किंवा सचिव ज्या असतना दोन दहा महिलांमध्ये दोन महिला अध्यक्ष सचिव बनवतो आपण. मग त्या ताई आपल्याला ते पैशे करून देता म्हणजे आपली गरज त्यावेळेस भागून जाते.
भागून जाते बरोबर, नाय आपण असं कोणाकडे पैसे घ्यायला गेल त कोणी देत पण नाय ना व.
नाय त्यानंतर कसं आय आज परत एक दोन म्हणजे सहा महिने झाले का आपल्या समूहाला सहा महिने झाले तर ते आपण जे सी आर पी असता म्हणजे आमच्यासारखे जे काम करता. ते आर एफ चा फॉर्म भरतो. त्या सरकाराकडनं या दहा महिलांना तीस हजार रुपये आपल्याला अन् अर एफ मिळून मिळतो ते पैशे काय आपल्याला रिटर्न करायचे नाहीयेत. हो फ्री मध्ये तीस हजार रुपये अर एफ म्हणून मिळता.
आणि ते परत नाय करायचे का म?
नाय परत करायचे नाय ते आपल्याला भाग भांडवल दिलेलं असतं समूहा ज्या महिला असता ना दहा त्या दहा महिलांना भाग भांडवल दिलेलं असतं ते.
हो का चांगलं आय ना हे खूप चांगलं आय मग तर.
म्हणजे गरीब उपजीविका आय ते गरीब महिला कसं पुढे जातील बुवा त्यानंतर म ते एक सहा महिने एक वर्ष झालय का समजूहाला ते तर आपण बँकच लोन पण घेऊ शकतो. बँकेच लोन खूप मिळत त्यानंतर आपल्याला ग्राम संंघ बनतो ग्राम संंघाला आपल्या समूह असत. हाय करायचा सभासद केला का- कि आपल्याला लगेच ग्रामसंघाहून साठ हजार सहत म्हणून मिळतात आता खूप छान पद्धतीने म्हणजे अस हे असत. म्हणजे पैशांची पण आपल्याला कोणाकडे करायची गरज राहात नाय. हे कस आपला समूह राहिला ना समूहामधूनही घेऊ शकतो. समूह ग्राम संघाला जॉईन केला तर ग्राम संघामधून पण आपण घेऊ शकतो आणि बँकेत अस एकट्या महिलेला कोणीच कर्ज देत नाय त्याचच स - स दहा महिला एकत्र राहिल्या तर त्या समूहाचं नाव असतं. त्या नावाच्या याच्यावर आणि त्यांना कर्ज पण मिळू शकतं आपल बँकेकडून.
हो का, आणि का ओ ताई आता समजा आता आपल्याला पर्सनली म्हणजे एकटीला मला ज कर्ज घ्यायचं राहिलं बाकीच्या महिला घेत नाय तस नाय मिळत का म?
नाय तसं नाय आता कस आय बा गटामध्ये तुम्ही दहा महिला आय समूहामध्ये दहा महिला आय दहा महिलांमधून पाच किंवा सात महिला कर्ज घेणाऱ्या पाहिजे. आणि हा म बँक सहा महिलांना पण देऊ शकते चार महिला जर म्हटले आम्हाला कर्जाचे म्हणजे घ्यायचे नाहीये तर ते घेऊ शकत नाय सहा महिना सहा महिला घेऊ शकत ता. आणि तुम्हाला पेशल हा
त्या दहा महिला आयत आम्ही बरोबर दहा महिला पैकी आता बाकीच घ्यायचं नायच म्हणतात त्यांना काय अडचणच नाईये मी त्यांच्या नावा वर ते घेऊन मी स्वताच जर ते कर्ज फेडलं तर चालू शकता ना?
चालू शकतना जसं. फक्त मग आपण बँकेत घेतानाना सर्व महिला लागता, हा विश्वास पाहिजे आपल्यावर, हा.
बरोबर-बरोबर.
तुम्हाला पर्नल स्वतःला घ्यायच, ठीक आहे. बँकेकडून आपण नाही घेऊ शकलो तर अभियानामध्येच अ उद्योग व्यवसायवरून पण आपण घेऊ शकतो. अ शिवणकाम, तुम्ही जर शिवणकाम करत असाल, त्याच्यावर ती पन्नास हजार, पन्नास हजार परंत आपण घेऊ शकतो. आणि किंवा तुमच्या असं किराना शॉप आहे. वगैरे तर एक लाखापर्यंत, पार्लर आहे. तर एक लाखापर्यंत आपण तिथेही लोन घेऊ शकतो. आपल अभियानामार्फत, ह.
हा-हा-हा. अभियानाकडून घेऊ शकतो. ब असं, म्हणजे ग्रामसंघाकडून वगैरे असं.
हां-हां.
हा-हा, म हे चांगलंचये ना ओ ते. एक मिनी बँकच तयार झाली ना.
हो, एक प्रकारे एक बँकच तयार झालेली आहे महिलांची.
हा कसं, त्याच्यामध्ये पुरुषांचा सहभाग नईये किंवा पुरुष सहभागी नईत फक्त त मईलाच येत, मईलाच व्यवहार करू शकतात. बरोबर ना.
ए हा ते. आणि ह्या आभियानामुळे न महिला इथून मागे कसं होतं. आभियान जाऊन नई होत. तो पण दाव आपल्याला-आपल्याला सुद्धा बँका पर्यत जायची कधी ही गरज नव्हती. ती. तस या आभियानामुळे ना त आपल्याला बँक-बँक काय ये हे, सगळ्या गोष्टी पाह म्हणजे शिकायला मिळाल्या पाह ला पण मिळाल्या.
हा-हा.
आसए. तुमचं बाकी काय?
हा, काय नाही. तेच म्हटलं ताईंना विचारून घेऊ कस कायये-कायये. मला पी जी ची म्हनजे. कसं प्रोसेस जर आपल्याला माहिती राहिली असली, तर मग आपण पण ते बचत गट वगैरे तयार करू शकतो. आणि आपल्या बरोबरच आपण काही बाकीच्या महिलांच्या पण गरजा भागऊ शक तो. त्यांचा पण विचारांच, हा अस आणि कसं असं त ताई ग्रामीण भागातून जर कधी कुणी पैसे नाही दिले, तर पाच रुपये टक्क्याने पैसे घेतात. त्याच्याने बिचारे ते व्याज भरतात. त्याच्याने त्यांची प्रगती थांबते.
हो.
ना आपण जर कधी येत
म हेच त, समुह. हा आपण समुह स्थापन केला न तर आपल्याला एक, चार रूप ते पाच रुपय टक्याचे पैसे घ्यायची गरज राहात नई, समूहामध्ये आपण एक रुपये टक्क्याने पैसे घेऊ शकतो. असंय.
आणि आपल्याला म्हणजे, छोट्या-मोठ्या गरजा पण आपल्या लगेच भाग
हो मग अनाथ त कोणीच आपल्याला अचानक पैशांची गरज राहिली कोणीच देऊ शकत नाही. तसं आपण समूहामध्ये राहिलो तर आपण हा कबन सांगतो. कि नाही आम्हाला मला पैसे लागता, येतही मला काही करून-करून द्या आणि समूहामध्ये जे ताई असतात ते अध्यक्ष सचिव त्यांना ते द्यावंच लागतं. कारण की आपण त्या समूहामध्ये पहिलेच, तिथं असतो. म्हणून त्यांना द्यावच लागतो बाकी मग ते ताई तुम्ही काय काम करता.